हा आवाज येतोय?
हो येतो येतो गुड नमस्कार! म्हणले.
कर नमस्कार! बर काय नाही बसले. आले अंगणवाडीत जाते मी हो जेवण झालं अंगणवाडीत जात. तेना तिकडनं आले दोन अडीच वाजता मग. बसले आता चालूयच काम.
हा अ का हम्म. कसं आहे तुमच्या मुलांचं मग का नाही मी घरीच हम्. आता नवीन अ याच्यामध्ये नाही का. करायचं.
ह का.
हा मुलांच किती नवीन मुलं आले असतील ना आता.
हो आता आहे ना तीन वर्षाचे मुलं आहे ना म्हणजे माझ्याकडेच. तीन वर्षाचे झालेले सहा मुलं आले आता नवीन. हो! आणि चार पहिलीला गेले.
हा का.
हम्म!
आता त्यांना काय काय शिकवाय सुरुवातीला काय शिकवता तुम्ही नवीन मुलांना काय राह.
अ नाही नाही अ माझ्या तिथ. ना स्थानिक आहे ना राहणारे सर्व तर ते दोन वर्षाच झाले तसेच अंगणवाडीत येत. तोते. त्याच्यामुळे त्यांना ती सवय पट हो हो देतो देतो आमची वाली. आ माझ्याकड वर्ष सहा महि. बाळा आई टाकून जाती सांभाळायला आता आई सांभाळाव मी इकडून आले तिकडून.
हा का आता आमची तर तर जिल्हा परिषदची शाळा जवळ आहे ना. तर त्या बाई नाही बसून दे तीन वर्षाच झाल्याशिवाय.
नाही जिल्हा अंगणवाडी का अंगणवाडी नाही आमच्याकडं. मा म्हण म व. म जाणार आहे आणि शाळेतच येत माझ्याकडे सहा वर्ष. त्याच्या मुळ मला टी लहान पनापासूनच संभाळायला लागते प्रकाला घ्यावाच लागतं आणि ठेवाच लागत म्हणजे. ते माझ्याकडे चणार राहत आणि त्यामु मी त्यांची काळजी घेतेच असं.
हा मग नस. ड त्यांना तुमची पहिल्यापासूनच सवय म्हणल्यावर.
आ सहा मुलं आहे तरी एकदम छान बजतात पहिले दोन अडीच वर्षाची हो तेव्हापासून रायला. लागले होते आता छान राहतय मस्त गेल्यानंतर काय मग आता मुलांना काय आहे सगळं सांगायलाच लागत नाही सगळी ओळख आहे पानवाची फुलांची सगळीच त्याच्यामुळे तर काही विषयच नाही.
आता अजून तुम्ही त्याला असं हेच. हा अजून असं एक दोन नसता ना.
हो आहो येत ना ते काय काय मुलात. इंग्लिश मध्ये म्हणजे टेन पर्यंत इजी बोलतात तीन वर्षांच राहता तरी. एबीसीडी पूर्ण पाठी आहे मुलांची. जानेवारी फेब्रुवारी सुद्धा हो आणि कसं होत आ. मला शिकलेल्या आहे ना त्याच्यामुळे आई घरी मुलांचा घेती आव त्यामुळ हा आणि आता मुलं कसे आहे.
हो.
कसे हुशार आहे मुलं आता मला आई वडील शिकले ना हो आता. त्याच्यामुळे घरी काय मन बाळा म्हण त्या आईला खूप उत्सुक. लागते का माझ्या मुलाला हे आलंच पाहिजे माझ्या मुलाला ते आलंच पाहिजे असं.
हम्म मग आता ते सगळीच मुलं मंग हळूहळू हिवत येत ना चांगलं येतं मुलांना पहिल्या काळातल्या मुलांना नव्हतं काही येत.
नाही पण मग ते पहिला काय छान होता ओ ताई आता नाही आता काही खरं नाही आपलं बालपण म्हणजे एकदम होत
हो
अभ्यासाच तर नव्हतच नव्हत. पण मग गेले ते दिवस एकदम छान होते आता तसे दिवस येणार पण नाही परत.
आता सगळ टेक्नॉलॉजी वाढली. त्यामुळे असं ते चालू याच्या बरोबर रावाचं लागते असं होते ना. जगा बरोबर पुढे चालावच लागत य
त्याच्या मग काय?
आता तुमच्या शाळेला ड्रेस आहे का? अस कलरचेच कलरफुल कपडे घालून येते.
हम्म कलरफुल घालतात ड्रेसला ना पलक लोक नाही मजा- मी म्हणतो होत करील ड्रेस तयार पण मग पालक दोनशे ना अडीचशे रुपये दिला पण थोडस. हे करायला लागले मग म जाऊ दे. आहे तर काही एवढं अमाकडून गेल्या वर डायरेक्ट. पहिलीला मुलगा जात बाहेर. इंग्लिश मिडीयम ला नाही टाकती ना? माझ्याकडे मग त्याच्यामुळे मी शिक्षण पण देते पोरांनाच. ल कारण बाहेर मुलगा जाच नाही मग त्याच्यामुळे छान. येवत हम्म्याकडे
चांगला अभ्यास असल्यावर पहिलीच्या इयत्तेत जायची पूर्वतयारी म्हटल्यावर? काही गरज आहे ना दुसरीकडे टाकायची पालकांना तरी?
गेले चारी पण हो छान त्यांनी इंटरव्यू घेता ना. शिक्क लोक त्यांचे मग त्याच्यामध्ये त्यांना काय एबीसीडी पान. हो भेदलाय ना अ ते गटपाडी ना मराठी सेमी तर त्यात पण- मुलां इंटरव्ह्यू घेता. म्हणजे त्याला काय येत शिक्षक म्हणजे एबीसीडी कितप त्याला कसली ओळख मग आता मुलं कशे. आती हुशार ए बी सी डी पटकन म्हणून दाखव मी म्हणू का मला येती वन टू टेन पर्यंत म.... तू सांग कशाला काय म्हणता लगेच असं पटपट बोलल तर शिक्षक लोक लगेच घेऊन टाक. कारण त्याची ते टॅलेंट लगेच दिसतो ना. त्याच्यामुंळ लगेच पटकन करून घेऊन टाकतात.
हा.
पाऊस आहे का तुमच्याकडे.? डे नाही ना?
नाही आहो आता थोड्या वेळ पूर्वी झाला शेजारच्या गावाला मणा. नाही झाला. तुम्हाला आहे का?
नाही ना आमच्याकडे आत्ता खूप वातावरण होऊन आलंय. नाही ना पाऊस नाहीये काहीच. हम्म इकड दिसतोय. नाही नाही काहीच नाही आज फक्त वातावरण दिसत आज पावसाचं पण
हा का?
काळ होऊन आलंय पूर्ण हो काल परवा त्रंबकेश्वर हो काल परवा त्र्यंबकेश्वरकडे झालं आहे.
हा नाशिकला का नाही इकडे झालाय काल आज म्हणजे बरंच झालंय बऱच ठिक ठिकाणी झालाय आजूबाजूच्या परिसरात शिकरापूर
अच्छा अच्छा हा नाही आमच्याकडे त्र्यंबकेश्वरला झालं अजून आमच्याकडे असे. तिकडने झालेला.
हा का? हम्म होईल हळूहळू आता सुरुवात झाली ना. सुरुवात झाली आता होईल हळूहळू सगळीकडे आ कस एक महिना उशिराच पाऊस झालाय ना हे. बस. मागल्या वर्षी कस लवकर झाला होता ना.
आणि कशी पावसाची गरज आहे आता
आता पाणी कमी तरता जाणवायला लागली ना पाण्याच्या तर पाणी कमी पडायला लागले. तुमच्या तिकत्र आहे का पाणी?
आता तर सध्या आहेच अजून.
हम्म हम्म.
नाही काय पाणी तोटो पण पाऊस नाही पाडला देऊ शकता ना आमच्याकडे पाटा येत. ना पाणी दर महिन्याला.
हा पाठ जवळ आहे का तुम्हाला?
हो नाही गंगापूर धरणाच सोडल्या जातं पाटाला हा दर महिन्याला रोटेशन येत. मग त्याच्यामुळे विहिरी विहिरी भरून राहत ते तळ भरल्या जातं गावातलं दोन तीन तळे तेवढे भरून ठेवता परत ते आशा पाटाल पाणी आला. विहिरी वगैरे भरता मग दर महिन्याला रोटेशन राहत पावसाळपर्यंत आमच्याकडे आता कालच पाणी घ्यायला पाटायचं.
हा का?
हम् पाणी अजून नाही टेनशन पण मग धरना कमी पाण्यार नाही नाही आणि आता धरण पाणी कमी आहे त्याच्यामुळे नाशिक मध्ये केलंय त्यांनी आठ दिवसात म्हणजे आठ दिवसातला एक दिवस कमी. हम्. बाकी तुमचं काय मग मुलांचं कसं काय मुलं.
आमचं मुलं माझी मुलगी एक ज्युनियरला ये.
अच्छा. ह ह हम् हम.
त्यामुळे आता काही मुलांचच शाळा सुरू झाल्या त्यामुळे आता नवीन नवीनच रुटीन बसू तो पण पर्यंत
हा हाऊस वाईफ आहे ना तुम्ही?
हा नाही हाऊस वाईफच.
अच्छा.
घरचंच मुलांचं नाही होतं आवरत नाही हो.
हा ते तर आहेस बाई. हा तर
तुमची तर तुम्ही ज काय कशीेत
हा नाही. नाही नाही शेती नाही आमच्यावा
हा का हा हा मग
सर
जशीीत येत मगशी
हो मग शेती असल्यावर जा
हम्म आता एक पाऊस नाही झाला त्या नाहीतर आमच्याकडे पावसाळी बाजऱे पेरतात
हो का हा अच्छा अच्छा् बाजरीे राहते का ह हा इकडे माझ्या मायरी तिकडे त्र्यंबकेश्वर तिकड भात्रा तो पण पाऊसच नाही त्यामुळे अजून भाताचे काही रोप नाही टाकले त्यांनी
हा पाऊस आता नाहीसल्यामुळे मग ते बाताची रोपल्याची लागवड पण नाही ना करता येत कोणत्या जातीचा भात असतो तिकडं क सगळं प्रकारचं आहे
सगळ्या प्रकारच्या राहता व्हहेरायटी ना आपल्या याच्या राहता वयसार एक हजार आठ सगळ्या प्रकारचे राहता
तुम्हाला चांगलं भाताचं माहिती आहे असेल ना
हो हो हो लहानपणापासूनात आई इकडूनच आता मालत आंदोलन
ह जास्त इंद्रायणी छान लागतो खायला ना का दुसरा
छान लागतो रोटी म नाही चांगला लागतो आपल्या रोजच्या रोटीमध्ये म्ह ना आपल्या वायसारण तेनी कधीरी केला अस चांगला वाटतटिंग मध्ये ते विकायला रा परवडतो घरी करतील तिकडचे लोक ते आपल्याला असं वाट खायला मग ते आपण वेगळं वाटत पण ते लोक नाही खाती हो म ते जी रहवानी राहतो ना बारीक वायसार ते राते रोज जरू खाण्या म लिे
तो ते जिर्यासारखा छोट छोटा असतो तो का ह का
आता हे दहा मिनिटं झाले मी तुम्हाला ये ना पंधरा मिनिटांनी पंधरा मिनिटांनीक मी पंधरा मिनिटांनी तुम्हाला कॉल करते हा
ओके ओके हा हा ह
हजनंतन रा ह